काय रेसिपी मगाच्याा आधीच राहिली मग म्हणलं तर कराव पण
हां बोला की
आ ते अंड्याचं काय म्हनत होता.
अंड्याचं बघा अ काय हॅलो.
कोळसा कोळसा म्हदला तर त्याचा दमं कसा? द्यायचा म्हंटलं.
कोळशाचं कसं करायचं आपलं. पहिलां गरम करून घ्यायचा कोळसा
हां हांहा.
त्यानंतर ना ती वाटेत ठेवायच आणि त्याच्यावर तूप घालायचं.
होय.
हां.
आणि वरण झाकायचं का?
हा वरून झाकायचं वरून झाकला की नाही आपण दम देतोय ना? किती एक दहा पंधरा मिनिट आपण दम देतोय.
बंर.
हा तो धून घेतलाकी तसच ठेवायचं आणि नंतर नां -. आपण ज्यावेळी जेवायला वाढणार त्यावेळी तो कोळसा हायस वाटी काढून ठेवा. -
होयं.
हां टेस्टी लागते छान! लागते ते. - आपण अंड्याच्या किंवा चिकनच्या बिर्याणीला जरी केलं.
हं होयं का? मग चिकनच्या ह्याला तर मस्तचं लागलं चिकनच्या. -
होय चिकनचायाला जास्त फ्राय. म्हणजे अंडीपेक्षा चिकन मटनं आपण जर करतंं असल जास्त घरात. - तरं चिकन आणि मटनसाठी छान! लागते ती टेस्ट. -
होयं.
अहंम.
हा हअं हाअं. - नाही बाप बघते मी ट्राय करून बघते. - बाकी काही पाऊस आहे. तुमच्याकडं
हों आहे की, तूमच्याकडं. - नाही अजून मला सकाळपासून नव्हता सकाळपासून होता. - आ आता जराअसं कमी आहे, तुमच्याकडे पाऊसं.
नाही आता मला वाटतं दोन दिवस झालं उघडलंय. -
उघडले ग आमच्याकडे आहे कंटिन्यू आहे, पाऊस. -
होयं. नाही आमच्याकडे कमी झालंय आता दोन दिवस झालं उघडलयं. -
मग अजून काय तुम्ही रेसिपी मध्ये नवीन काय?. -
अन तेच व्हेजं नॉनव्हेज आपलं रेग्युलरचं असं. - बाकी नाही, पनीरची एक तुम्ही ग्रेवी कशी? बनवता पनीरची. बनवता कां? ग्रेवी. -
बनवते कसं करते हा घरीचं पनीर बनवते. - कसं करायचं फक्तं. - तं कांदा आणि टोमॅटो बाकीचं काही नाही आणि पनीर आपण जे. - तळून घालतोय नां तेन तळून घेता हायंअसचं. - हा कांदा आणि टोमॅटो एकदम फ्राय म्हणजे भाजून घ्यायचं पहिला. - तेलामध्ये कांदा सेपरेट आणि टोमॅटो सेपरेट भाजून घ्यायचं. -
हांअ. -
आणि एकदम असं गंधावाने ते मसाला करायचा आणि. - दोनं पळी तेल घालायचं आणि. - त्यातं हां आपण केलेला असते नां कांदा चिरून वगैरे नाही घालायचं. - हां असं डायरेक्ट हे टॅमॅटोच पेस्ट टाकायची आणि त्याच्यानंतर हेअ. - पनीर असते नां ते म्हणजे शिजून घ्यायचं पहिला गिरवी चांगली. - आणि त्याच्यानंतर एकं दहां पंधरा मिनिटांनं ते पीस घालायचे पनीरचे. - आणि जर असं परतायचं. -
हयूं. -
जेणे करून ते फुटत नाही म्हणजे फुटायला नको. जास्त त्याला मिक्स करायचं नाही. तर ते फुटते ना त्यामुळं, हा लगे फूटते हा म्हणून पहिला शिजवून घ्यायचं गिरवी असते की नाही ती शिजवून घ्यायची चांगली एकवीस मिनिट शिजवून घ्यायची हां तेल सोटेपर्यंत. - कमं म्हणजे मीठं तिखटं वगैरे सगळं घालून. - हळदं वगैरे घालून शिजवून घेतलं की. - एकं दहां वीसं मिनिटं झाली की, नाही तेल सुटते आपलं आपणं सुटले की त्याच्यातं. - पनीर सोडायचं आणि मगं -. थोडस मसाल्याचं पाणी असतं म्हणजे राहिलेला मसाला आपण भांड धूऊन तेच पाणी घालायचं तेवढंच जरासं आणि छान होते ते पण. त्याच्यानंतर वर कोथिंबीर आणि जरी खिसुन खोबर ओल खोबरं जरी घातलं तरी एक नंबर लागते.
होय. रेगुलर आपली सिम्पल सी करायची म्हटलं तर ठीक आहे. ना ह्याला काही त्रास तर हे पटकन होऊन जाते आहे त्या घरातल्या ह्याच्यात.
हम्म. परत ढोकळा पण घरच्या घरी करता येतोय.
होय. ढोकळा कसं करता?
ढोकळा एक भांडं घ्यायचं त्याला तेल लावायचं आणि आपलं बेसन पीठ असते की नाही बेसन घ्यायचं
ते मॅगनेट करायचं लय घट्ट पण नाही करायच लय पातळ पण करायचं नाही. त्यातच मीठ थोडस ओवा जरास असं हे करुण परत ओवा घालायचा जरा, परत‌ आपल हे असतय ते ना इनो ते घालून एक दहा मिनिट भिजत ठेवायचं.
हा हा हा.
आणि त्याच्यानंतर मग ते ढोकळ्याचं पीठ तयार होते. ते हाय असं कुकरच्या भांड्यात ठेवायचं आणि एक चार शिट्टया द्यायचं. शिट्टया दिलं की ते बाहेर काढायचं आणि कि पीसमध्ये कट करायचं. एका प्लेटीत घेऊन पीसमध्ये कट करायचं. आणि दुसऱ्या एका बारक्या म्हणजे ह्याच्यामध्ये फ्राय करायसाठी जिर, मोहरी, कडीपत्ता आणि लाल लवंगी मिरच्या असत्या की ते फ्राय करायचं त्याच्यावर ते घालायच.
होय का? लाल लंवगी मिरची पण टाकतय?
हा लंवगी वर वरून घालायचे म्हणजे आपण फ्राय आपण डाल फ्राय कस करतो. तडका द्यायच. हा तस जिर, मोहरी, कडी, नी त्याचा तडका द्यायचा आणि आपली पुदिन्याची चटणी काय असतेच. त्याच्याबरोबर सर्व करायच, ते पण छान लागते.
हा असं येतेच की आता वेगळं समजतय ना आता मी कधी लाल मिर्च पावडर मिरची मिर्च नव्हती घातली कधी आपला रेग्युलर आपला कडीपत्ता, मोहरी- जिरे याचेच फोडणी घातलेले मिरच नव्हती
ची घालायची लाल असती ना तिखट म्हणजे असं तोंडाला म्हणजे फ्लेवर येत. म्हणजे असं टेस्टी येत हा टेस्टी होतं ते त्यामुळे तिकटपणा जाणवते हा. म्हणजे चव लागते ना ढोकाळा कसं म्हणजे हा. दही जरासं घालायच लय पण घालायचं नाही दही ज्यावेळी मॅगिनेट करतो की नाही पण त्यावेळेस दही जास्त खालायचं नाही.
होय किती एक चम्मच दोन चम्मच?
एक चमचच म्हणजे जसं बॅटर अस आता बॅटर समजा एक वाटी असलं तर अर्धा चमचा लई दह्याचा वापर नाही करायच कारण ते आंबट मध्ये खाऊ वाटत नाही नाही मग जास्त, कुणाला जस आवडेल तस हा.
हा.
एकेकांना आंबट पण असं आवडते. चालतं म्हणजे हा. तीज काही होत नाही पण आता कस मुलांना जर किंवा आपण जरी खायचं झालं तरी हे
हा जास्त नाही घालायचं दही थोडस आंबट पण पाहिजे.
पाहिजे त्यात पण जास्त नको थोडासा. हा आणि ईनो घालायच विसरायच नाही शेवटला घालायचं खरं. इनू हा सगळ्यात शेवटी इनू इनू आणि खायचा सोडा असतोय की नाही ते जरा जरा घालायचं.
खयच इनो घातल्यानंतर नाही ना काही गरज पडत.
नाही ख थोडसा म्हणजे कस ते आणि ते एकदम मिश्रण केलं कनी खायचं सोडा आणि नुसत इनो घातल कनी म्हणजे असं गॅसचं प्रमाण होत नाही नाही. आपण थोडं थोडं जरा असं घालायचं.
बरं
हम्म हिंग म्हणा परत आपलं. हम्म ओव्याचं जरा असं ओवा एकदम बारीक करून हाताने आपण कुस करून घालू शकतोय त्यांन‌ ओव्यान पण टेस्ट येतीय नी त्यामुळे
हा हा हो आणि पचनसाठी पण चांगला आहे ना.
पचनासाठी पण चांगला आहे त्यामुळे मग अजून काय? नवीन रेसिपी आणि काय?
नवीन रेसिपी नाही आता लेडीजच्या सगळ्यांच्या सेमच झाल्यात थोडसाच. फरक येतेय काकी आता मला माहित नव्हत मिर्च घालतात ते मग कधी मिरच नव्हती घातली असं म्हणजे होय
लवंगी अशी ति कटा अशी मोठेमध्ये असते कनी ती घालायची टेस्ट
तडका देताना त्यात फ्राय होतीच ना त्यामुळे ती सगळ्यांना सगळीकड. सरली जातेयच.
पसरत हा त्यात फ्राय करताना जरासं मीठ घालायचं. थोडस हम्म हा मीठ आणि जरास नंतरन साखर जरी घातली आपण तरी चालेल साखरण कसं. हा साखरण पण अ हे होतंय ना. फ्लेवर येतोय ते म्हणजे चव हा आंबट. असं फ्लेवर मध्ये छान लागतय ते पण
लागतय हो आता पोहेत पण घालतात काही काही जण साखर टाकतात आता आमच्यात नाही आवडत.
होय पोहेेत आम्ही पण टाकतोय. हा टाकतोय पोह्यामध्ये साखर, लिंबू फोडणी झाली कनी शेवट टला लिंबू सुद्धा त्याच्यातच घालतोय.
हो नाही मी पण घालतोय त्यातच लिंबू पण साखर नाही पण. आता मग मी ऐकते रेसिपीच होय. होय काय हा.
शेवटला घालायची एकदम वाफ कोन वगैरे झाले कनी शेवटला घालायचे आणि मग एक पाच मिनिट गॅस चालू ठेवून नंतर बंद करायचं.
बर
हम्म साखर घालून.
होय पण आमच्या गत कसं. तिखट जास्त खाणार आहेत गोड कोणाला ही आवडत नाही. सगळ्यांना तिखट लागतय.
जरास साखरेचं प्रमाण घातलं की नाही कसं छान लागत. हम्म हम्म
बाकी स्पेशल काय तुमच्याकड
स्पेशल काय मग हे एवढंच आता प्रसिद्ध ठिकाणं आहेत इतकी आहे की रंकाळातेन असच की इकडे हा आहे की हम्म कोल्हापूर फेमसच आहे कोल्हापूर हा हा.
हो. महालक्ष्मीचं ज्योत
लाक्ष हा ज्योतिबातेन. रंकाळा मेन ह
व्हय अ महालक्ष्मीच तिथं आता आहे काओ गर्दी वगैरे असते का बघण्यासारखं
असल की आहे थोडेफार आहे की. एवढं कस आता सगळे पंढरपूरला तिकडं जाण्यामुळं हीकडं आता हो हो दत्ताचं मंदिर आहे परत आहे की दत्ताचं मंदिर आहे, स्वामी समर्थ त्यांच आहे हो हो सगळं हाय जास्त स्वामी समर्थांचच इकडं जास्त आहे होय हम्म.
आम्ही ते होती महालक्ष्मीला आलो होतो.
हा हा तिथलं तिथं महालक्ष्मी मंदिर पशी आला ना तिथं आपे स्पेशलिस्ट आहेत बघा एक नंबर तिथून आला ना कधी, हा एक नंबर आप्पे भेटत्यात इथं. आणि सकाळचे थालीपीठ हा मंदिराच्या बाहेरच थालीपीठ वगैरे हे ना एक नंबर आणि संध्या द्याकाळी जर थांबणार असला केलासा तर तांबडा पांढरा काय हायच. फेमस कोल्हापूरचा हा हा हा हा. फेमस हाय.
हम्म.
त्यामुळं
त्या ते कसं कोल्हापूर म्हटलं का तांबडा पांढरा रस्सा फेमस.
हो फेमस. कधी पण काय ट्रा म्हणजे ट्रायल लागलं तरी यो कॉल करू शकताय छान म्हणजे इ इथं रेसिपी भरपूर म्हणजे हा भरपूर म्हणजे भरपूर व्हरायटी हाईत इकडं काय न हे करण्याजोगं हाय सगळं.
आपला महाराष्ट्राची शान असल्यासारख झालंय आता.
हो. चहा वडापाव इकडं जास्त फेमस.
फेमस हाय हो चहा सुद्धा फेमस झालाय वडापाव तर आहेच माहितच आहेेतं चहा सुद्धा फेमस झाला का?
तसं रेग्युलर चहा वडापाव कॉफीपेक्षा चहा वडापाव दुसरं काय मागत नाहीत.
होय.
होय एवढे डायबिटीस होऊ दे काय पण होऊ दे चहा म्हणजे पहिला चहा पाहिजे. चहा आणि ह्या आता पावसाच्या दिवसात वडा.
एवढ फेमस आहे ना वडा बासच वडा मकाच कनीस.
हो.
पुऱ्यात भजी कांदा भजी. आता हे पावसाळ्यात त्यांचं सीझनच आहे बघा. हा
आता पावसाळ्याचं सीझन चालू आहेत की नाहीत त्यामुळं जास्त हॅलो
कांदा भजी म्हंटलं कशी बनवता, कांदा कट करताना उभा करता का आडवा?